बली हॅलो!
हां हॅलो बोलवा.
काय करा राहिली.
काही नाही आता बुक्स घेतल्याता चेक करायल बोल ना.
हा का.
हां.
का काय दला मग लेकरायले.
लेकरनला आता सध्या बेसिकच चालू आहे शिकवणं बॉडी पार्टस. अजून संडे मंडे ची स्पेलिंग.
अच्छा!
हम्म, मदर फादर नाही ते नसत शिकवत मी फक्त सायन्स शिकवत असतो.
अच्छा!
हम्म मग. अजून.
मे जून.
हम् मग चाल हा मस्त चालू आहे तू सांग तू चालशील ना आम तसच च कलर आहेल.
होव ना लतून चिकन धरले.
हा चालच मग आणि मी काय म्हणेल मी दिलेले टॉप घालत असत की नाही.
ह तो ना.
हा तेच म्हटलं दिसली नाही बा देवी का घालताना घालते की नाही काय माहित. नवीनच आ बर टॉम मी ना फक्त एक दोनदा घातलेल्या आहेत. मला होऊन नाही राहिले ते आता. ते एक हिरव्या कलरच आहे ना, ते फुलं फुलं आहे पाय त्याच्यात
आडलेला हाय त्यो
हा.
हिरव्या कलर ची लई आवडलं मला
हाव ते मी फक्त एक दोनदाच घातलेल, मला ते टाईट होऊ राहिलं.
हम्म मले लई आवडल म्हणत होत तेे फक्त हातात जरास ढिल्लं हू रहायल ते आणि कमरेत हाव ना मारतो ना आता मम्मीले बेड भेटला.
हा तुही मम्मी तर लई बिझी झाली बाबा
मग काय तर?
हम्म.
तिच्या तिच्या कामाची मी शाळेत, पप्पा पप्पाच्या कामात
हाऊ ना.
हम्म.
मग अजून काही नाही बाई चालू हाय.
ह्यो कोणी घातलास?
कुठ?
रेखा आतीच्या इथ
नाही ब माझ दादा घरी होता ना, म्हणून मी गेली नाही तो गेला आता बाहेर
अच्छा.
हुं.
हो हो माय रडून ना राहिलं मग मांजर व्हय
हाव काय मला वाटलं कोणच रडू राहिला.
हां.
दूध गी देत असं की न तील
देतो ना ओ.
द्यायचं असत का?
हम्म पोळी दिली तर, पोळी नाही खाते त्यातलं दूध दूध पिऊन घेते मस्त.
होव ना.
हा हा.
काही नाही बाई कामं कराय लागते, झाडझूड केली आत्ताच
हम् पाह्यला तु कधी कधी घरून नेते कधी पाह्य
येते ना बाई काय करतो गडून नाही येत काय म्हणजे किती दुख ते पाय सवय झाली आता काय करतो. कोणी कोणाला दाबा लावले का लेखनाला दाबालव लेवका काढूनच टाकतील मग शाळेतन
म डायरेक्ट प्रिंसिपल सर
हम्म प्रिन्सिपल सर हम जा बाई तू घरी
हम् जावू दे. मग काही नाही.
हम्म.
हा आ. हम्म. आ-आली मम्मी मग
आली काय?
हा आली आत्ताच आली.
हम् हम बोल काही नाही. हां.
तशी कुठं बाहेर गेली जात नशे कार्यक्रमात आता आपण चिखल झारायला जाऊ.
हा.
त मग तेवा कर तू का नाही ते एक पावडर बनून देते मी सांगतू तुले मस्त आहे ते पावडर. ग्लो बी येते चेहऱ्यावर त्याने.
बापा कोणची पावडर आहे बापा मलबी सांग.
हा हे प हा फाउंडेशन घ्यायचं पहिले जेवढ पाहिजे तुले तेवढ. त्या म्हणताना मग त्याच्यात पावडर टाकायची. मग तिला कानी एक दिवस उन्हाट ठेवायचं.
बरं.
दुसऱ्या दिवशी घ्यायचं मग ते, जे पावडर दच ते हे बनते ना. इ पाउडर काढून घ यायच्या ना एका डब्यात टाकून द्यायचं म्हजे पावडर वापरायचे अस जायं ज कुठं तर.
फुटबॉल.
मला बनवली बाइ संपली आता, मला आणखीन बनवायला लागते.
हो का, बनव बाई अजून मग. माझ्यासाठीबी बनव तू जरा अशी जास्त. काय मम्मीला तर मस्त पीठ भेट. ली बा्पा, हे तुझ्या मम्मीने मस्त किट भेटली म्हंटलं पार्लरची.
हाव ना आता ती पार्लर खाली राहिली ना उभी.
हा आता तुला काही गरजच नाही मटकाची, तुही मम्मीच मटकून घेते तू
हा मस्त य. माझे हेअर बी करी करून, कर्ली करून देऊ शकते.
तुया मम्मीच बी आहे मशिन.
हा मशीन बी आहे ना, वॅक्स करायचं सगळंच काही भेटलं मम्मीला.
हा पाहिलं मी तुझ्या मम्मी, हाव का तुझ्या मम्मी स्टेटस. पाहिलं मी त्या दिवशी.
हम्म आज व वॅक्स शिकली का? हा. तीन दिवस तीन दिवस ह ऐब्रो कटिंग, मग वॅक्स मग कटींग अ केसाची. केस केस का काटते कसे ते, कसा आकार द्यायला लागते त्याले.
हा हा.
सगळं पूर शिकून घेते, तू मला जरुरतच नाही मला. मटकाची माझी मम्मीच देते मला मटक.
हा मम्मीच देते मग मटकून, मटकून तयारी करून.
हम्म.
मग अजून?
हम्, अजून काही नाही. यार तुम्ही मला सगळेजण एवढे कपडे घेता, मला नवीन कपडे घेऊ घेऊ ना घेऊ राहिलं माय पप्पा.
हाव काय?
आता तुझ लग्न हाय.
आता पहिले वैशू दिदीच, बाई वैशुदीदीचा आहे पहिले आता मग. माला. मा दादा तर रडला बिचारा आज, मा दादा रडला आज दादा.
काऊन?
दादा दादा म्हणे आई नंदिनी चाली जईन म्हणे. इतका वर्षान मने रडला.
ह
हा. हम्म, लाल लाल झालता नाक, डोळे.
बाप रे बाप!
हम्म
तू रड, तू रडली, का मग त्याला फोन
मग मी भी रडली ना, मग मी काय हसू काय?
तुला मज्जा येते का दादा रडवतोस. ब्लश सारखं ब्लश लावल्या सारखं.
लावायच. लाल लाल झाला.
हम्म
हो,
अजून काही नाही. तुला येते का एखादी रेसिपी सांग ना गड्या.
कोणची याची फिंगर चिप्स सांग फिंगर चिप्स ते मम्मी मस्त काय, काय खा तू
हम्म, मला बर्गर खा वाटतं, बर्गर सांग बर त्याच्यात काय काय पाहिजे.
बर्गर काही नाही आपला बर्गर कसा असते माहिती का? त्याच्यात टमाटर आपली पाव असते ना पावभाजीची.
हा,
हा ते मधातून कापायची.
हा,
हम्म, मधातून कापल्यानंतर काय करायच थोडीशी गरम करायची तव्यावर थोडीशी जास्त नाही बटर लावून.
हा, बटर लावुन.
त्याच्यात काय लावायचं सॉस लावायचं.
सॉस.
हम्म, ग्रीन चिली सॉस लावायच रेड चिली सॉस लावायचं ना आपल्या साध सॉस ते टाकल कि मग त्याच्यात असे उभे उभा कांदा चिरायचा. आणि, उभं टमाट चिरायच त्याच्यात टाकायचं. आणि त्याच्यात खालून वरतून ला म्हणजे दोन्ही आतमधून दोन भाग होत. तस ते ब्रेडच्या कापल्यावर हा तर मग खालून वरतून त्याला सॉसेस सगळं लावायचं. आणि काही नाही मग ते बटर मध्ये गरम करायची, आणि तेच नाही तर मग जर तुल अ बटाटा वडायचा करायचां असेल तर, आलूची भाजी करून बेसनात बुडून ते बट बटाटा वडा करायचा आपला आलू गोंड्यासारखा आणि ते त्याच्यात लावून करायच.
मस्त आहे.
हम्म, खायचं मग गप्प-गप्प.
हम्म
हम्म, मग.
तू घरी पिझ्झा बनवलेला आहे का?
हाओ मला येतो पिझ्झा घरी बनवता, बेस ही मी घरीच बनवतो मैद्याचा.
हा माझी मम्मी पण पिझ्झा, मी का परवाच बनवला होता.
हाओ काय कसा बनवला होता.
काय?
कसा बनव नाही नव पिझ्झा कसा बनवला होता म्हटलं.
पोळीचा पोळी घेतली.
हा
मग टमाटर, कांदे कापले सरळ-सरळ.
हम् हम्म
हॅलो
हा बोल ना बोल ना ऐकू रा येईल बोल ना ऐकू राहिली हा
हा मग ते ते टाकलं कांदे सार सारखे उभे करून मग हिरवी मिरची का आप्ली ते टाकलं
हां
नऊ चचीज बटर
हा काय जास्त चीज जास्त चीज खात नको जात जाऊ बरं
बटर टाकलं मग चीज टाकली त्याच्यावरून
हम्म
मग त्याले तव्यावर शेकून घेतला
हा काय माहिती का मैद्याचे मस्त होते मैदा द हा
हॅलो
अ बोल ना व बोल ना
हॅलो
बोल ना आ बोल ना हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
अ हॅलो बोल ना
हॅलो
हॅलो
हॅलो
हा हॅलो हॅलो
ते नुकसानी हॅलो
हॅलो हॅलो
चालू ठेवला पाहिजे तुम्ही आता
हा मी चालूच ठेवतो चालूच ठेवतो मी
कट होते का
हॅलो
बळबळ करतं
हॅलो
बोलत नाही हॅलो
हा मामी हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
आवाज नाही येत आहे का तुझा हॅलो नंदिनी
हा मामी बोला ना हॅलो
हो
हॅलो
दीदी
हा बोल ना
हा बोल की, बोला की, हॅलो!
हा बोल ना,
ये दीदी
काय व जेवली काय?
आवाज येऊ राहिला का?
येऊन राहीला आ
हॅलो! हॅलो!
हॅलो.. !
हा काय कराली.
काही नाही बसलेय.
हा हो का मग?
मॅसेज पाहय मॅसेज व्हॉट्सप वट आत्या बाहेर गेली आत्या
तिकडे का
हम्म हावं मग अजून
कशीय तब्बेत रेखा आत्तुची पाहिली का तुला?
हा बरी आहे बरी आहे.
बर आहे नव्हं फोन लावला आपलं चालू आहे तसं तसं करायचं जस शिकवले जात तसं शिकवायचं नाही टेन्शन घ्यायचं एवढं. तर पाया दुखतेत ओ हम्म तसचं पाहिजेत लय खडूस आहे.
हम्म लय खडूस आहे जाऊदे.
हम्म हा रोज जाऊन म्हणजे आता नवीन काढले का हा आपल्याला काय करायच, जेशवाशी बोलत जशवाशी जे चांगलं वागत बोलायच ते बोलायच नाही
हा बरोबर आहे ग तुझं बरोबर आहे. ल मोठी झाली तू बाई आता देवी. हा ना हा लय मोठी झाली. मग अजून, खूप चालूच हायका मी बारा मिनटं झाली तरी हॅलो हो देवढे बारा मिनिट होऊन गेले तरी कॉल चालूसच आहे. हॅलो